नमस्कार ताई.
थांब हा एक मिनट दुसरा कॉल येतोय कट करते जरा थांब. हॅलो.
हा बोला ना.
हॅलो.
हा बोला ना ये
येतोय ना अच्छा ह नाही नाही दुसराच कॉल आलेला होता मध्येच त्यांनी काय ऐकायला येत नव्हतं एकदम असं. आगोदरचं काय म आज काय केली भाजी?
आज भाजी केली बटाट्याच भरीत.
बटाट्याचं भरीत म अच्छा. तुम्ही भरीत बोलता काय हा हा ह. तुम्ही भरीत बोलता त्याला.
हा हा तुम्ही काय बोलता?
आम्ही बटाटायची सुकी भाजीचं बोलतो. बाकी काय नाही हा पिव पिवळी भाजी लाल भाजी कापाची केली तर लाल म्हणजे. डायरेक्ट साली सकेट केली तर.
हम् हम् हम्म हम्.
आणि उकडून घेऊन सोलून केले तर मग त्याला चिवळी भाजी बोलतात.
हा आमच्याकडे उकडून सोलून केलेलं त्याला पिवळा बटाटा म्हणते.
तेच की. पिवळा बटाटाच की, तुम्ही भरीत बोलला ना अस.
हा. इडली अ इडली बदल अंत करत कद.. इडलिंबू इडलिंबू. ते मोठे लिंबू असत बघा करता का.
नाही नाही आम्ही नाही करत तुम्ही करता का.
हा मी आणलीत पण मी म्हलं तुमच्याकडे असले वेगळे विषयबद्दल सांगाल म्हणून म्हणलं.
नाही नाही इडलिंबूच नाही राह काही इडलिंबूचं..
ते मोठे असत बघ जा जाड झाड असं. मोठ लिंब असत बघ ते बघितले. हम्म.
मुतखडा ज्यांना असतो ना त्याच्या त्याच काहीतरी औषध घेते मुतखड्याचं.
कशाच त्या लिंबाचा व्हय.
हा ईड लिंबूचे.
नाही हो त्याच लोणचं पण करतात ना असं खायला हा मोठ. ्या ब असतना त्याच लोनचं पण करतात असं.
हो का तुम्ही करता का कसं सांगा बरं मला कसं करताय.
हा आम्ही ते काय उकळून घेतो आणि म्हणजे फोडी करायची आणि ते उकडायच्या चाळणीत अशा नाही. तर मग त्याला हा लिंबाच्या आख लिंबू पण उकळून घेत. कधी कधी आणि त्याच्या फोडी करायच्या. मीठ तिखट मीठ टाकून कांदा बिंदा टाकून अस आपण भाजी करतो ना. त्या टाईप पण करतात. किंवा मंग अस जिरा मोहरी टाकून. लोणच दोन तीन दिवस मुरत ठेवावं लागतं मग त्याला.
हम् हम.
साखर हे टाकून.
साखर पण टाकते का?
हा गोळाचं पण करतात म्हणजे गूळ साखर बिकर टाकून ते कडू असत ना जरा आंबट कडू असतं ते तेच्या मुळ
आमच्या तिकडे आपण जे रसाला लिंबू वापरतो ना त्या लिंबाच करतेत.
हो का
हा त्या लिंबाच आणि हिरवी मिरची त्याच्यामध्ये घालते.
ते ते कसं बनवता
आपलं जे लिंबू आहे ना रस आपण सरबताला वापरतो ते ते लिंबू असे कापून घ्यायचं त्याचे चार तुकडे करायचे.
हा
आणि हिरवी मिरची घ्यायची त्याची देठ तशीच ठेवायची देठ नाही काढायची हिरवी मिरची
अच्छा.
ह्म आणि मग ते दोन्ही मिक्स, करायच त्याला आधी फोडणी द्यायची तेलाची त्याच्यामध्ये जिरी, मोहरी, आणि मग ते मिरच्या त्याच्यामध्ये टाकायच्या मिरच्या आणि
हम्म पण ते मुरत ठेवा लागत ना ते.
हा मुर मुरद ठेवल्याच्या नंतरच त्याची टेस्ट लागते ना.
हा लगेच नाही ह्याला हे कस लगेच खाऊ शकतो आपण संध्याकाळी. म्हणजे हे अस जास्त दिवस नाही टिकत ये लोणच. अ जस्स जस्त आठ ते दहा दिवस टिकत या इडलिंबूच करतो ना आपण ते. म्हणजे या लिंबा बघत असत जास्त दिवस नाही जात.
ईडिलिंबूचं लगेच खाता येतं का लोंचं.
हा लगेच ख खाता येतं ते, उकलून जसं ते जास्तीत जास्त आठच दिवस आपण ख शकतो त्याच्यानंतर ते खराब होत जात.
हा त्याला बुरा लागतो ना असे पांढरे पांढरे त्याच्यावरे.
हा पांढर पन जात ते फ्रीज म ठेवलं तरी काय जास्त जास्त दोन दिन दिवस पण ते अस बाहेर पण राहत आठ दिवस. पण ते अस अ कधीतरीच भेटत ना म्हणजे असं वर्षभर नसतात. लिंब असं हा अस ह्या दिवसातच येतात. पावसाच्या दरम्यानच मग ते तेव्हाच ते असतात ते. पावसाळ्यात च असतात मला वाट ऍक्च्युली ती अस उन्हाळ्यात अस जास्त सापडत नाही ते.
ह का म्हणजे तुम्ही आता बाजारातून आणले का तुमच्या घरी.
नाही घरी नाही गाव गावाला भेटले शेजाऱ्यांच्या त्यांनी दिल होती दोन. आणलेत ते पण ते बनवायचे हे तुच्याकडे त्या भागातली काही वेगळ रेसिपी असतील त्याची करायची तर म्हणल विचारावा यांना. ह
वीड लिंबूच नाही शकतत आमच्याकडे झाडच नाही हो.
अच्छा असेल ना कोणाकडे तरी असेल तर असं तुमच्याकडे नसल तरी.
हा नाही कुठ तरी असेल तर नां आजूबाजूला तर अजून म्हणजे ई ख तर नाही आमच्या घरा शेजारी ना आमच्याकडे असं छोटे लिंबांचे बाग हे.
हो का
हा छोट्या लिंबांची माझ्या मायरी ती बाग.
अच्छा म्हज अ.. लिंबांना आता खूप रेट आहे लिंबू वर्षभर कमीच नाही आलेल.
उन्हाळ्यात खूप रेट होताना लिंबांला.
उन्हाळ्यात पण, अ त्या पण लिंबू वर्षभर खाली कुठ आलेय त्याचा रेट चढच राहिलाय. पहिल कस असत रुपयाला भेटय एक, दोन रुपयाला हा दहा दोन भेटायचे कधी कधी दहाच एकच भेटायच आता पाऊस चालू झाल्यानंतर झालं तररी होत हो पाऊस पडला का आज. पडला पाऊस जरा.
होईल बाजार कमी पडत आता पाऊस सुरु झाल्यावर.
आा
पाऊस सुरू झालं परत लिंबांचा बाजार कमी होईल.
हो तेव्हा मग घेऊन ठेवायचे भरपूर आणि हे करायचं लोनच करायचं. वर्षभर टिकायसाठी तेजा असं आहे, त्या टिकतं की काय दोन ती तीनं वर्ष टिकतं आता मी मी अ दोन वर्षापूर्वी केलेलं अजून थोडस आहे माझ्या फ्रीजी मध्ये एकदम हा लिंबाचा. राहतं तसं म्हणजे फ्रीज मध्ये
हम्म.
बाहेर पण राहत असेल बाहेर एवढं काय बघितलं नाही का ते राहते की नाही. फ्रीज मध्ये राहतं. ते बारक्या लिंबांचा त्याला फक्त पाणी नाही जाऊन द्यायच अजिबात. हात पाण्याचा हात नाही लागायला कायगो. मग ते राहून जातं हम्म.
मी कैरीच घातलं सन्या लोणचं.
चा नाय घेतले ह्या वर्षी कराय नाय भेटल्या आम्हाला हम्म आ तिकडं गावा तिकडे पण मेशी तिथं राहतो ना म्हणजे तिकडं काय अस हे नव्हतं. या आमचे आंबा होता पण त्या त्याच्या कैऱ्या तो पण मी जास्त पण हे झाल्या होत्या. पाड लागायला गेला होता त्याच्यामुळे मग ते नाहीचच भेटल्या कोणा सगळ्यांचे रामबेनला पाडायच लागले होते. आणि ते राहिलं असं तो पण नाही घरात मी शिकतो तो जास्त खायचा नाही घरात म्हणून पण असं आम्ही ओल्या एक अ आ हिरव्या कायरीच्याच हे करतो हळद मीठ लावून हा तात्पुरतं खाण्यासाठी असं एकाला आंबा सापडला कुठं तरी ते मग त्या तीन-चार दिवस जातं ते असं जास्त नाही. फुडी फुडी करून नाही तर मग त्याची डाळ डाळ ती चटणी करून खायचं. असं आंबेच्या हम्म आंबे चटणी पण छान लागते कैरीची.
कैरीचे छोटे-छोटे काप करून का?
हा खोबरं विवरा आपण खोबऱ्याचे करतो त्यात ते टाकायचे आंबट ते छान लागते. नाहीतर मग असं चण्याची डाळ भिजवून पण म्हणजे हरबरची डाळ असते ना त्यात कोणती अ भिजवून घालून त्याचा वाटळून खायचा वरन वरून फोडणी द्यायची ते असं तेलात जिरा, मोहरीचे ते पण छान लागते हम्म. जरा एक मिनटं हम्म काय हा त्यामुळं म्हणजे ते प्रकार भरपूर आहेत काैरीचे पण लोणच्यांचे.
आमच्याकडं गोड पण घालतेत कैरीचं लोणचं
हा गुळाचा का?
हो गुळा टाकून गोड
हा हा.
आपण जे घालतो तसचं फक्त त्याच्यामध्ये गुळ टाकायचा.
हा ते आंबटगोड लागणार फुली फोडी लागतात चांगल्या तश त्या
हो आंबट गोड लागतेत.
बरं आहे तुम्ही कुठलं घातलं की नाही म ह्या वर्षी?
परत आंबट लोणचं घातलं कैरीचंच फक्त.
होय अच्छा कैरीचा, अ लिंबाचा नाही कर असं
लिंबाचा सहसा नाही करत कैरीचं आवडतं जास्त ना.
हम्म, बरं पडतं ते डाळ भात हे जरा भाजी नसते
चटण्या तोंडी लावाय लागतेतच न ओ. चटण्या करतो ह्याच्या बरोबर लोणच्या बरोबर.
लोणच्यावर चकल्या.
चटण्या चटण्या आपली कारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी.
हा त्याचे हो ते ते पण करत आम्ही काराळाची पण माझी माहेरी करतेत तिकडे नाही जास्त करत काराळाची. ज जवस करतो जवसाची चटणी.
हम्म हम् हम्म हम्म हा जवसाची पण करतेत्. हा हा चालतंय चालतंय.